येताय म्हण त्यांना देणारे नं मी, मी उ
हं
त्याना मना टेंशन ना घेऊ.
हा. मला तर दोनच कॉल आली त्यांची. हॅलो.
शून्य धरले नव्हतय ना.
कम झाले काय मग केशील.
हम
ते म्हणं माझे झाले का पाच.
रेखा बाई घरी असन का हो आता?
हा काय
रेखाबाई घरी असन का आता?
ह नाही शतात असं.
नाही तरी बोलत आला.
हम्म.
ल आता हुं न ज. ह.
अ्‌ पाणी आ ना क याच्यात असल तर. ते याचं तर काहीच नाही ते तिकडं ते गवत पटाल म्हणून तसं दिसू रायल. तो म्हटलत म काल आण मग आण त लेझर. तिरपटर. त्याना काय नसतं माती चोप काय ह ह गवत.
टक‌् ट‌क‌्.
बुद्याला काय काररी कणबीडय ड्र भी अणनंत अत डव्र भी अनंगयंत तीरप भी आणुंग्या. ह तीरप लागलं पण ते मशीन आणल्याचं. पोटाचं कस निघन मग? प ऐ का तर नशक आता निेदल्यावर तर नशक माराचं आहे.
नायकी.
तणनाशक आणायचं म्हणत. हा बर बा.
सां का आपण
कापडत का यादार नी.
घेतला बान.
मज अल काय? तंच झालं नाही तुमचं. ं म ती उकर अस टकन फठव घतं. आणि गुड बण पासल् का?
गळ्यातली पाहत होता. मदर
त्याला आणून घ्यावा मी तसं मग राहायचाल निघून जाईन ना. आठघ आणि दोन.
इथबर ना.
मग बाय आता या टायमवर आम आणले. आणि एक बाई गावाला झाली होती. नंदबाईचं मातर येणार होतं. मग काय करू मी. मग पोटाचं गवत हसराईन ना. झाल झाल का ते? हा तर फुटु दे तो
बा लागतयच काय तुम्हाला.
हूं
काय लागते
वर काढून
आलात बायका निंदायला
हूं हूं मोटर चालू असल... पाणी आणा ना... त्यां बकेटी मधनं तेवढं चालू ए... मग चालू ए मोटर. मंग मग आज दुपारला मोटर चालू होती... आता काय सांगा
आता बाई... मोटर चालू आम्ही केली तर... पाणी आम्ही मोटरचंच पिऊ राहिलो... काय इथं आणेल थोडीच ए काढाला
हूं हूं
झोपल्या काय... स्वप्नाली ताई?
मग तुम्ही तिकडं बोलताय ना बायां लागताय का... म्हणलं तुम्हाला निंदायला... आमच्या हिथं एक बाई हाये ना
काही लागत नाही बाई... बाया आता... आलं माह्या आटूक्यात उद्या बंद कराय मला पंधरा दिवस पाणी येत नाई म्हणत्या... मग कुणीकडे पैसेे देता बायाला?
हाये
हूं हूं हूंहूं हूं हूंहूं
हाव
आता हिधं काय केस काळी ए का ढवळे... आ
निर्मला काकू... रिकाम्या होत्या म्हणलं इथं
कोण?
निर्मला काकू
हाव का?
कोण... पप्पू दादाच्या इथल्या
आजच्या दिवस हाये याच... काल दोन दिवसांपासून होत्या ना बाया राहील आता राहीन उद्याच्याला मग हाऊ ना.. मग. तेच ना
कोणत्या शेतात तुम्ही?
आमच्या इकडं खाली ए... लक्ष्मीआईचं मंदिर माहितीये का तुम्हाला?
नाइ... इकडं ते पाणी... वाहतं तिकडं... खाली दरीकडं? कुठून जात्या मग तुम्ही?
जसं लक्ष्मी आईच्याला येतात तसंच
नई... इकडू... इकडच्या... आमच्या इकडून नई जात ना?
नई तिकून नई... आमच्या इकून येतो... आम्ही.... भी... ह्याच्यातून.... ते मौलाना दुकानापासून
हा हा.... मौलानाच्या दुकानाकडून....
किती मिनटं झाली... नई झाले... का दहा मिनटं अजून
सात झाले
तिसरा कॉल ए ना आता ह्यो?
पय ना
हूं... कितवा?
साडे सोळा मिनिटं झालेत
हा... तिसरा... तिसराच है ना मग... फोन राहिला
हम तेवढं जेवढं होईल तेवढ करा.
हो.
पंधरा पासून सांगेले ब काय त्यात ना. मग आणि याच्यातन
हम्म.
पंधरा, सोळा, सतरा, अठरा मला तू चांगलं हाय. ह्याला काय होईल. मला तर पापडसाठी कॉल येऊन राहिले. पापड करा आता ऊन पडलं.
करायचे ना मग.
जेव्हा तेव्हा बरं वाटत होते. हाता मध्येच पुढं.
व
अरे करा ना हा. हम्म. अर्जुन ने एकासाठी मदत करावी.
अच्छा,
ह हा ह अनवानी पायाचा त्यासा माती ठोकतो. भाळावरल्या घामाचा पान घायला पटतो. नभ पाणी पाणी होतो. माती चिखल होती या. कुंब्याच्या जीवनाची मग उखल होती या. देव्हा आपल्या भुईकड बाप पाहून फाटतो. भाळावरल्या घामाचा पान नभाला फुटतो. हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला पीक पाहून शिवारी, थवा पाखरांचा काय आहे ते? काय आहे ते? हम् हम् हम्.
उडी आपल
वाचली असल. ह धाका होता ना तस तसला आता आलं खायले. आता आले. माहितीय येत नाही. नाही नाही शाळेचे आले आता. नाही तरी म्हणा साडीच येणार आहे ना. घेणार हा तिलाय तू साडी घालतात. ह हं. आली का? सहाला हम्म. इकडं अशी म्हणजे काय म्हणता लाईफ टाईम आहे. ती शाळा त्यांच्या साठी खूप टाईम आहे येवा. थोडे नाही तिला नाही पण साडेआठची घरातून पडते बाहेर. चार पाच रुट आण पडते नव गाडीला. तर घरी साडेतीन चारलाच जातील. एवढ टायमची सवय नाही ना. तुला सोडायची सवय नाही. तिकडे राहून आम्हाला काय पुरत नव्हतं. म आता- आता सवय झाली. पहिले चार आठ दिवस लय हम. बुठे प वाटत खायचे. ड्युटीचा टाईम झाला लवकर बोलत नाही ती. लवकर बोलतच नाही. आप